हॅलो
हॅलो
हा बोला
आला का ताई आवाज
येत येत बोला हा ना
ह्ह्ह
बोला काय म्हणताय
आपल्याला विषय घ्यायचा आहे याचा ट्रेकिंगचा
हा पण मी गेले नाही हो कधी
आ
हम् करी योगेश नाही आला हा हा कधीच नाही आला हो का
करायला पाहिजे पण तसं, पाठवलं पण पाहिजे ना घरच्यांनी जा
इथ नॉर्मली आपल्याला फिरायलाच वेळ भेटत नाही, तर ट्रॅकिंग करायला कधी जाणार आणि अशा संकट नॉर्मल गेली असं ट्र्रीपला जरी गेलं तरी घरचे वडील वगैरे असं म्हणजे त्यांना काळजी लागून राहते की, बापडे! पाऊस येतो, हे असं ते तस. असं शाला जायचं वगैरे, काळजी राहते आजारी पडाल. हे, ते, असं. हम्म
पण ती, मजाच वेगळी राहते ती. आम्ही भरपूर
हो मी पण म्हणजे पाहिलेय ऐक लय. पण अस इच्छा असून नाही जाता येत
आम्ही मनालीला गेलो होतो, देवथिब्बा माहितीय का तुम्हाला?
नाही.
मणाली
माहीत नाही म्हणजे, माहितीय मनाली पण मी गेले नाही तिकडे.
देवतिब्बा?
ट्रॅकिंग च ट्रॅकिंग, अच्छा. हा हा हा
खूपच सुंदरयत.
अच्छा, तुम्ही गेलते का जायचंय?
हो हो हो.
जायचेय का तुम्हाली?
अप्रतिम म्हणजे देखावा पण तसाचय. म्हणजे काही भगवंताने काही तिथे विशेष काहीतरी टाकलेले वा असं वाटतं, आपल्याला. ते पर्वत व इतके म्हणजे असं बर्फ वगैरे, आम्ही तर वेड झालो होतो ते बर्फ एक मेकांच्या अंगावर फेकत होतो नुसते. हो, ट्रॅकिंगच्या, हो.
बरोबरचे म्हणजे चांगले लोक होते बुवा सगळे, मस्त आपल्यासारखे असे. मनमिळाऊ, म्हणून मग प्रवास पण छान होतो आणि ट्रेकिंग पण मस्त होत आनंदात.
कशा, म्हणजे कशा गेल्या होत्या तुम्ही
आम्ही, बाय ट्रेननेच गेलो होतो.
पण मग, तिथे कार ही गाडी केली होती मोठी. सगळं फिरायला तिथल्या. आणि मग पुढे जे रा सतरा हजार वरती, म्हणजे फूट वरती गेले, लो होतो. मणालीला. हॅलो
हा बोला ना, ऐकतेय मी, बोला, बोला.
सतरा हजारवरती फुट गलेलो होतो आम्ही.
हा का.
हो तर, चार ठिकाणी मुक्काम झाला होता.
हम्म- हम्, हम्म - हम्.
भारी बनवायची ना तिकडचे लोक.
हम.
गरम मस्त प्यायला जास् थकल्यासारखं वाटलंच नाही. इतकं चालायचो पण आणि चालायचा ट्रॅकस..
हम्म हम्म सवय असते ना आ ते चालण्याची वगैरे आणि सग्र.. मध्ये असल्यानंतर.. त थकवा पण नाही हा थकवा पण नाही जाणस होत.
स्पेशल त्याच्यासाठी बर्फात चालण्यासाठी..
हम्म हम्.
तसं फिरायला जायचो म्हणजे थोडशी प्रिपेरिंग के करून गेलेल होतो बा.. हम्
बरोबर.
त्याच्यामुळे काही हे नाही वाटलं पण तिकडचे लोकच खूप भारी आहेत खरंच. ट्रॅक करायच ना तर खरंच ते लोकांची संस्कृती पण बघायल मी मिळते. ते आपल्याला तिकड. म्हणजे अजून सुुद्धा त्यांचे घरं तसेच आहेत जुन्याच्या जुने. तसेच बेचारे खालून सगळं घेऊन जातात.. वर्ती. त्यांचं जे काही किराणा वगैरे ना ते सगळं वरती नेतात. आणि असं दरी जर कोसळली तर पूर्ण घरावरच येतं त्यांच्या. घरज दबली जातात म्हणजे अशां याच्यामध्ये केलेले आहेत त्यांनी घर.. पा असं उंच हिमालय ना त्याच्यामध्ये.. पायऱ्या बनून त्याच्यामध्ये घर केलेली त्यांनी. म्हणजे किती कमाले आपण म्हणतो ना हिमालय की गोत मे तो..
हम्म हम्म हम् बरोबर.
तस बघायला भेटलं खरं खरंच असू शकत का म्हट.. अे लोक भीती नाही त्यांना कसलीच. ना मरणाची भीती ना कशाचीच भीती.
हम्म ह्.
कस्तबबा..
हा बरोबर.
म्हणजे त्या ट्रॅक वर गेलो ना आम्ही तर..
हम्म ह.
आम्ही दोघंच होतो चार पाच तास. आमच्या ते सगळे पुढे चालले गेले होते आम मला इतकी भीती वाटायला लागली. कि बापरे म्हटलं असं काही हम्. वेगळे जा म्हणजे प्राणी कुठला यायल नको.
नाही होत ना फर्स्ट टाइम गेल्यानंतर होत अस स्टार्टिंगला अस.. वगैरे वाटते माणसाला.
पण मग बरं झालं बाई काहीच नाही आलं म्हणजे.. एवढं मी देवाला विनंती करत होती पण साध.. म्हणजे असं कुत्र सुद्धा नाही तिथे इतकं सुनसुना हाट बिलकुल. आणि असं वाटायचं की आम्हीच दोघं जण येत एवढ्या.. मना मनालीच्या याच्यामध्ये ह्. परदेशचा! एवढं भारी वाटलं त म्हणजे पहिली भीती पण वाटली ग.. नंतर मग खूप आमचे.. सगळे आले ना तर तेव्हा सगळे हसत होते.
हा.
त्या दिवशी नेमका आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. इतके हसले सगळेजण आणि बर्फाचा केक केला मस्त किती केक मस्त केक कापला आणि तो का उडवला मग सगळ्यांवर म्हणजे मज्जा येत ब
हा मजे तरणार ट्रॅकिंग चढायचं सोबत सगळं बत
मध्ये राहिलो मस्तो
आता आपण याच्यामध्ये मूवी मध्ये त्याच्या म पण पाहतो ना ट्रॅकिंगला गेल्यानंतर कस एन्जॉय करतात वगैरे भारी वाटत बघायला मनाली लदाख त्या साईड ला तिकड पकीसलं भारी वाटत क बाईक रायडिंग वगैरे ते बर्फ इथेच म्हण म्हणजे कस आहे ना मला फिरायला आवडतो अजून बरीच अशी ठिकाणी किती मी गेले नाही तसेच पुण्याच्या बाहेर तर मी अजून केेले स्मशा
हम्म
राहायला विषय तर मुंबईला वगैरे शिक्षणाला होते त्यावेेळेस तिकडे पण फिरलेले आहे
हम्म हम्म हम्म पण तरी हा बवा तेवढा अनुभव फिरायचा
हा असायला पाहिजे माणसाला आवड माणसाला जपली पाहिजे आवड असली तर सगळ्या गोष्टी हो तझं काहीच होत नाही मग कुठले असं होते स्वतःच स्वतःच असो किंवा कटुंबाच असो किंवा बाहेरच का असत
पृथ्वी गोलले ना ते हम् पृथ्वी गोले ना ते आप आपण गोलगोल त्या जागेवर येतो ना बरोबर आणि तेच करतो मग आणि कंटाळा येतो मग तेच तेस करून करून असं वाटतं काहीतरी वेगळं करावलं पाहिजे बापा आता
हम्म
माणूस आहे शेवटी त्याला कंटाळा येतोच एक ठिकाणी तेच काम करून हेजन आपल्यालाही कामाच थोडंफार टेन्शन येतं कंटाळा येत
हा ना कामाच्या बापतून आपण स्वतःला तेवडा वेळ द्यायलाच हवा
आणि ते हे म्हण होत होते तिथले जे आम्हाला आम्ही तिच्या हॉटेलमध्ये थांबलो ना तर ते म्हणे तुम्ही एक वर्षाचा ऑक्सिजन घेऊन जाता आहे भा सोबत
हा आ का
फ्रेश वातावरणात आलेलेत ब
हो ना
एक वर्ष तुमची तब्येत एकदम भारी राहील असं म्हणजे विचार करा कि आपण किती प्रदूषण मध्ये राहतोय
हा बरोबर आहे
दूषित आहे
अशच ना
ते लोक किती अरमान त्यांना कि तिकडे प्रदूषणच नाही ना सगळंच त्यांचं याच्यावर आहे हातावर सगळं आपल्यासारख्या गाळ्यांनी गोळ्यानी काहीच नाही काय खरं नाही बाई म्हणलं. असे लोक अं म्हणजे राहिले ना तर त्यांना काही दवाखाना लागत- त्या नाही आपल्या लगेच श्वास फुलायला लागतो लगेच- त्रास व्हायला लागतो थोडं उंच गेलं का चक्कर येतात.
हो, चक्कर येते, धाप लागते काही लोकांना होतं ना. कसं? चक्कर येणं, धाप लागणं - जला सण हो त्याला होत नाहीत नाही आणि फि- ी लोकच असे याच्यामध्ये ट्रॅकिंग ला वगैरे जातात.
हम्मम् साखर कमी होऊन जाते ना मग ते आपली अचानकच.
ते झारा क पावर नाहीे त्याला
एवढं कधी गेलेलं राहत नाही?
हम्म इम्युनिटी पॉवर डेअरि वगैरे पाहिजे तेवढे आवड पण पाहिजे एन्जॉय केलं पाहिजे गेल्या रा- नाहीता हे दू ते दूखय का असं झालं तर झालं नको मला भीती वाटते. या सठी मग कायच हो आप
असं वाटत भाई एकदाच ज तिथे म्हणजे... गेलं का तिथे एकदा जायचंय पण मग... मस्त मजाच करून यायची! जाऊ द्या असं वाटतं कधी कधी... हम्म करून यायचं..... मग कंटाळा नाही करायचा अजीबात! जाऊन यायचं..
छान! वाटलं बोलून तुमच्याशी. घरे म्हटलं होता हो मग होत आला ना आता
हो, चालेल, चालेल मग! हा...
चालेल, हवं तर एक दोन अं दिवस किंवा एक दोन तासनी परत केला तरी चालेल.
चालेल ना, ओके, ओके! चालेल मग, ठीक आहे. ओके, बाय! चांगलं वाटलं बरं का, छान वाटलं, ओके. हॅलो